हा बोला, हा येतो येतो बोला बोला हा येतोय आवाज. काय नाही चाललंय की आवरायचं.
हा हा बर हा हा.
दिंगी झाली काय?
होय शाळेत परवा दिंडी झाली, अ चांग हां बघितलीस काय तू व्हॉट्सअप ला बघित स काय? हा चांगली झाली ह. सकाळस त्या गावातन सगळ्या फिरून आलो साखरा या गावातन.
होय काय? हा हा.
हा आणि पाय लागले दुकायला परत.
होय हा लांब आहे ते, होय. म्म हे कितवी पर्यंत शाळा आहे तुमची?
आमची चौथी पर्यंत आहे. हा चौथी पर्यंतच आहे हा हा.
तुम्ही काय क्लास टीचर हाय काय? तिथे एखाद्या वर्गाचे?
होय, होय तिसरीच्या वर्गाची मी क्लास टीचर हाय.
होय काय, हा, हा, हां मग काय विषय म्हणजे काय मुलांना काय, काय, काय विषय असतात?
अ, विषय मराठी, गणित, परत इंग्रजी आता दुसरीला नवीन अभ्यासक्रम आलाय त्यामुळं, पहिला परिसर अभ्यास होता. आता त्याच्याऐवजी, आपल्या संबोलतालचे जग भाग एक. आणि भाग दोन, आशे दोन विषय वाढलेत म्हणजे वेगळं -वेगळं केलय हा वेगवेगळ केलय, हा. हा आणि ती पाहुणी भेटती का ग? वजरड्याची
हो, जरदेची नाही हो ते सायन्सला आहे वो. सायन्सला हाय ते कसं हाय सायन्सच दुसऱ्या बिल्डिंगमध्ये असतय ते, ऑफिस आमचं एक म्हणजे जवळ -जवळ हाय पण ते ऑफिसला कस ऍडमिशन पुुरता यायला लागते मुलाना परत यायला लागत नाही कशाला. मग बाकीचं सगळं त्यांचं क्लासरूम मध्ये ते दुसऱ्या बिडिंगमध्ये सगळं त्यांच, हा त्यामुळे ते मुलं आमच्याकडे येत नाहीत आमच्या जे आहे आर्ट्स, कॉमर्स, सगळं सिनियर कॉलेज सगळं, बीएसी वगैर हे सगळं आमच, आमचं चालू असतय इकडे
हा, हा.
हा बाकी त्येच्याकड त्यांच्याकड सगळं सायन्स जुनियरच दुसरी बिल्डिंग आहे त्यांची सायन्सची, हा त्यामुळे ती मुलं आमच्याशी काय त्यांचा पर संंपर्कच येत नाही तिकडे, याय लागत नाही त्या मुलांना ऍडमिशन झाल की
होय हा, हा.
त्यांच्या, त्यांच्या तिथंच क्लासरूममध्ये तिथंच सगळं त्यांच करून घेतात मग. हा, त्यामुळे काय नाही येत ते. हा, हा.
हा, होय हा, हा.
तुमच्या, तुमची मुलगी कितवीला हाय?
आमची दहावीला हाय.
दहावीला हाय काय. बर, बर, हा, हा, हा. होय आता, दहावीत गेली काय हा, हा, हा. मग काय क्लासेस वगैरे लावलेत काय तिला?
क्लासेस आम्ही उन्हाळी सुट्टीतच घेतली होती, व्हॅकेशन बॅच मग आता, ते पूर्ण झालय मग आता फक्त शनिवार, रविवार असतोय. हा शनिवार, रविवारी फक्त जात्या आपल.
म्हणजे दिवस भर असतय काय ते?
होय दिवसभर असतय. अ काही बाराच टायमिंग हाय. आता रविवारच बाराला असतो बारा ते पावणे -पाच पर्यंत असतय.
असतय काय ना, बरोबर, बरोबर. असं हाय काय हा, हा. आणि शाळेत पण घेत असतील की तयारी करून मुलांची?
हो पट्टी घेत्यात, घेत्यात. ते फाउंडेशनचं पण घेत्यात बाई सकाळचं करून. पार्थनेला काय करणार. जाते कि शाळेत ह् प्रार्थना त्यांची घेत नाहीत,, हम्म. मग ते त्याच्या भाग घेत्यात,, हा प्रार्थनेला दहावीला बोलवत नाहीत.
हा हा, हां मग असु दे,, मग होतय.
हम्म.
त्याची आता परीक्षा पण आली असल जवळ.
होय आता पाच ऑगस्ट ला आहे की, चाचणी.
चाचणी हा, हा सहामाई हा, हा तरी सहामाई लगेच असणार.
होय, परत लगे सहामाई.
हा होय होय, आवाज येत नाही ओ
तेच की,, येतोय काय?
आवाज, आवाज म्हटलं हा आता मध्ये कट होतोय आवाज. हा बोला की. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.